बोल बा
अर कुठे आहे काय म्हणतो.
अ अरे मगाशी कोण बोल होत कॉलवर
अरे हा चिरू होता. टाटा अरे मी जरा नाशष्ट्ताच बघा बंदोबस्त कला गेलो.
होय काय?
अरे सका वासनल कंटावल ररी? हा ते चिरूने उचलला कॉल अरे काय ते पेपर एक तर ठेवले दुपार नंतरचे सकाळ वाासून काय? हा आम आणि त्यातनं दुपार नंतर पेपर ठेवले, सकाळ वाजता काय करायचं. आणि काल दोन दिवस झाले झाला भिजलो होतो रे खूप पिजलोत रे खूप
खूप हम्म स खारे हाड गेला सकाळचा वर खूप हाड गेला. सॉरी सकाचा बोलतोय कालच आज सरपण बाड गलं बघितलंस ना.
हा.
आमचे की म्ह.
काय केेलान तेन, येऊन फक्त ज्ञान देऊन गेला.
होई ना यार पूर्ण, काई काय, काय बोललं कायच कलं नाही.
मी तर लक्षच दिलं नाही त्याकडे.
मी पण लक्षच दिलं नाही काय बोलतो ते बोलूदे म्हटलं, चिरू, ब्लूटूथ कुठ रे, हा, ब्लूटूथ. हॅलो.
मी आपलं डोकं टिकून होतो मागे.
होय काय.
हम्म. लेट, आता जरा लागले भूक आणि हे एकटेच आम्हाला टाकून गेले.
अरे होय, मला पण विचारलं नाही रे.
हा एकटे एकटेच गेले रे हेना बघायचं असतं की, कधी हे खाली होतायत.
आता मग, नाश्त्याला कुठे जातोय.
चिंटूकड बघत होतो, पण तिथं काय क्वालिटीचं नाय मग गाडी जरा बघतो. तय म्हणजे कसं गोड खातेल.
हा, वैभववाडीत जाणार कसं पण मला पण लागलीये भूक. पण वैभववाडीत जाऊ कसं नसं झालंय, अरे मला पण लागलीये भूक.
बाईक पाहिजे.
सिध्याला पण नाही ना इथे.
सिध्या, दाढी.
होय.
हम्, तेच वाटला. काल कुठे होतस तू.
आ
काल दिवसभर कुठे होतास, आज रविवार काय दिसलाच नाहीस तू.
होय.
झोपून होतास की दिवसभर.
आं
दिवसभर झोपून होतास, रविवारी.
होय बाबा काल, झोपून होतो की, पूर्ण झोप, पाऊसात ना रे.
, हा मग रात्री शनिवारी रात्री झोपलास किती वाजता.
दिवशी रात्री झोपलो, बारा एक वाजता झोपलो.
लवकर झोपलास मग आम्ही तर, पूल खेळत होतो, पाचशेचा लावलेला. तीन, तीन वाजता, आमचा दहा वाजताचा गेम सुरू झाला तीन वाजता आम्ही उठलो गेम संपवून.
मी पंपात कसे
हा अरे, ते, तू तू तू, नाय हाईस ना रे, त्यामुळं जरा मजा येत नाही. कशाला.
माझा, हा. सकाळी परत उटाय लागत रे न. तम.
हा हा पंप चालू करणार आहेत मी त्याच काय स्कीम अस त्यांच
सका
सिस्टम कशी असते त्यांची पंप चालू करायचा म्हणजे
आता साता तरी
हा. हॅलो, तुझा आवाज जरा खरखरतोय जरा नेटवर्के मध्ये ये. आवाज खरखरतोय बघ तुझा नेटवर्क मध्ये.
आता अरे आपण. पॉवर स्प्ले देतो माहिती आहे का तसच असतंय आपण.
हा
हे करतो स्विच चालू करतो ना तस तिथे एक सिस्टीम आहे तिथे फक्त गेलं ना आणि ते स्विच चालू केलं. कि आपल्याप चालू होत ते.
हम्म.
हम्म आणि पेट्रोल टाकायला म्हणलं काय आधी जाऊन रेडिंग घ्यायला लागत.
रीडिंग म्हणजे कसली रिडिंग.
रेडिंग कि इकड जाऊन ते प्रॉपर्टी. प्रॉपर म्हणजे काय आता समज तुझी आता बा. नव . हम् आणि
हा.
तुझं टायमिंग मग ती रिडिंग तुला नोट करून ठेवायला लागणार. मग त्या रेडिंगच्या नोट वून ना मग तुझं. काही हिशोब नि बेटर घे.
हा हा म्हजे सकाळी पहिल्या उठल्या उठल्या ती रीडिंग लिहून ठेवाय लागते. हा.
हा रेडी घ्यायची आधीची सात वाजताची रीडिंग घेत. संध्याकाळी आता समज बावीस एकोणनव्वद त्र्याहतराशी घ. हा मग सकाळी हशोध्याच्या वेळी ती रीडंग जी असते ना. दुसरी रीडिंग. तर तर मग ती कशी असेल बावीस. बावीस एकोण त्र्याण्णव चौऱ्या्व पंच्याण्णव अशी असणार मग त्यातून ना. ती जी रात्री घेतली. त मायनस करणार आणि सकाळी मग त्यावरून किती लिटर पेट्रोल गेले ते करणार.
पण त्या पेट्रोल पंपा तशी जास्त येत नाहीत ना होतो का धंदा इथे.
होतो तर.
कारण पुढच्या इंडियन आर्मी जातात ना सगळे . हा .
हो ब अरे कितीे कसे आहे जवळखीळ ज असतात ना ते येतात खूप येतात इथं.
हा .
आता समज माझा पेट्रोल पंप आहे तू माझ्या ओळखीचा आहे तू येणार ना माझ्याडे. अससाय ती जास्त तर ओळीचा जण होतो धंदा होतो म्हजे रात्री कोन. तर जास्त धंदा कधी सांगू् नाही तर जास्त. धंदा हा बुधवारी होतो सॉरी बुधवारी की गुरुवारी. अ बाजार असतोय ना तेव्हा.
हा तेव्हा बा.
अशी माणसला लई येतात रे.
हा तेव्हा तेव्हा तर ती चार गावातली माणसं त्याात मती कसं. तिकडे फुल असले ना की हे पहिले इथे जवळच्या जवळ असते ना ते बाजाराजवळ ते घेऊन टाकतात.
हम्म .
आणि तो कसा बाजाराच्या मार्केटच्या जवळ असल्यामुळे ना ते तुम्हाला त्याचा प्रॉफिट होतो.
होय.
हा म्हणून तेच वाटलं.
की सोळा सतरा हजार रुपये झाली होती.
काय म्हण तो हिशोब तुम्ही लिहून ठेव का त्याचा.
हो रात शोक कोून दोते म्हणजे सकाळी मॅडम काय करते मोजताना.
हा हा.
वाटते म र्रीला जसं काही बरं पडडत रे
काय?
मग सकाळी हिशोबाला बरं पडतं ना ते तिला
अरे एक. स्ट्रिक म्हणजे स्ट्रिक नाही रे पण ही बडबडी खूप आहे रे सारखी बडबडत बसते.
मी तोंडाला शांतच नाय सारख हा बडबड बडबडब करत असते. काय काय बोलत असते त्या हा.
हा हा.
एकच पट्टा चालू असत तिचा हम्म त्यामुळे तर काय आज तर का बती आलेली सकाळी आली. सकाळी झोपच नाही झाली पूर्ण माझं डोकंच दुख होत.
तुला सांगायची गरज
काय करत अरे तेच ना काय करत नाही लय खूप कंटाळा येतो रे. कोण ऐकत बसील गारान ते पूर्ण डोकं पूर्ण डोकं सांगतो भाई खर पूर्ण चक्र होत डोकं. हम्म अरे काल तर विचारते छत्री कुठा विचारती.
छतरी ते तिची छत्री तुम्ही लपवली की काय?
अरे नाही रे छत्रीय सीन कस झाला माहितीय ती जी त होती ना आम्हाला दिली होती वापरत पण आम्ही जास्त काय वापरली नाही त्याच्यामुळे तिथच असते पडून आणि त्या दिवशी बघते छत्री काय होती ती मला विचारागली की छत्री कुटे आहे छत्री कुठा आहे. मटल मला काय माहिती वापरलेली नाही काय नाही. मध्ये वापरलेय तु मी मटला वापर हो एक दोनदा पण तथच तशी पडऊ होते ती
हा एक एक दोन मिनिटं थांबा जरा मी हे करतो.
काय करतोस?
करण. करण करण खरं ना गाडी काढाय सांगितलंय गाडी साईड ला करा हॅलो हा बोल.
काय रे कायलं.
अरे ती गाडी एका साईड ला लावलेली होती. इथे आमच्या कुल्यार समोर तिथं.
अ हा काय र ती काड्या सांगतले.
हा.
का तिथे गाडी काही टोचतेय काय त्याला
ते बरंय हालो बोल.
अरे गाडी काय टोचते किती तथ ते
काय मात
उगाच नको नाही तर ह्याची दुसऱ्या ह्याची असते तेव्हा काय बोलत नाहीत काढा नाही तर काय?
आणि त्या दिवशी द्याची घेऊन गेलो होतो वैभववाडीत दोन टाइम पाऊस पण खूप होता आणि गाडी पण नव्हती नाष्टा कराला रात्रीची माहिती आहे ना चुले ते तिकडे फालूदा खायला.
फालुदा खायला.
हा मंथन तर नव्हता तर म्हंटलं शि गाडी घेऊन जावी आम्ही तिघ जण गेलेलो आणि पाऊस पण भरपूर हा म काय? आलो मॅनेजच्या दारासमोर लावली गाडी
मॅनेजरच्या दारासमोर.
हा अले आल्यानंतर मग हि गाडी कोणाची आहे? अ लावलेली मी
हां स्वतःच काढली मी म्हटलं मी काढतो मॅनेजर. थांबा त्याला उठू नका तो झोपलाय त्याचा पेपर आहे उद्या. आणि गाडी काढून एका साईडला लावली. भांड पण आपल्यावर फुटलं नाही आणि नाव पण दुसऱ्याचं गेलं.
होय. मग ते ह्याच्यासारखं झालं अ साप पण मेला आणि काठी पण नाय तुठली.
का काल त्या दिवशी कसा तो पिकलेला होता त्यामुळे तो काहीतरी बोलला बिल्ला असता मी गाडी लावलेली. त्यामुळे, त्यामुळे मी त्याला काय केलं नाय.
हम्म, अरे करण देतो का बघ गाडी मग वाडीत जायला.
हम्म, कशाला?
बघ म्हणायच अनुया जरा भूक लागलीय.
हा तू विचार.
बघ ना विचारून तिथं आहे तू असशील ना तिथंच करण जवळ.
तू तर तू तर आज दुपारी दाबून जेवलास.
अरे कुठे नाय रे. बघ करण ला विचारुन काय बोलतोय तो?
आजचा पेपर किती लिलास?
आजचा पेपर नाही लिहिला म्हणजे आजचा लिहिला पूर्ण लिहिला पेपर आज. पण किती मोठ मोठी उत्तर होती.
अरे मग एकूण एक लिहिलं मी.
हां.
एकूण एक लिहिलं मी.
होय, पण मोठी उत्तर होती रे खूप डायग्राम काढल्यास?
डायग्राम पण काढल्या, म्हणजे काढून घेतल्या मी.
कोणाकडूनरे?
प्रणय आपला आर्टिस्ट.
मी नाही डायग्राम नाय काढले मी डायग्राम सोडून दिल्या बाकी सगळे लिहित गेलो मी आणि ईशान दोघानींपण तेच केलं.
सुरुवातीला ती मॅडमने मला नेलं होतं रे म्हणून. चढायला म्हणून मी माझा राहिला होता. हॅलो.
मॅडमनी.
बॉडीत नेलेलं.
कशाला?
हॅलो तुला करतो नंतर फोन जरा एक कॉल येतोय मला.
बरं बरं ठीक आहे ठीक आहे.
चालेल ना करू नंतर थोड्या वेळाने?
हा चालेल चालेल.
चल ठेऊ का?
ह